हॅलो हा नमस्ते ताई कशा आहात. बर्या आहात ना अ हा काय चाललंय तुमचं सध्या. आता काय सांगू तुमची आवड काय आहे, ते सांगा मला.
अच्छा हम्म भरपूर आवडी आहेत. पण मला गार्डनिंग वगैरे अस इतर बघायला वेगळ तर मला गार्डनिंग आवडतं करायला.
अरे वा म्हणजे माझी आणि तुमची आवड एकच निघाली हा हा हा हा हा हा हा अ. हा.
पण हाऊस फार आहे म्हणजे इकडे तिकडे कुंड्या अशा घुसवल्यात मी.
हो तोच माझाही तोच प्रकार होतो फ्लॅट सिस्टीम मध्ये कसं होत. लावायला जागा नसते ना मग आहे, त्या जागेत थोडं थोडं. अ काहीतरी कराव लागत असंय आवड असली की.
ड आई ब झाली तुझ्या आता कुंड्या
ह ह ह ह ह ह ह ह मलाही घरन मिळत असतो ओरडा. त्याच्याबद्दल काय खत आणलं मा ती आणली कुंडी की, म्हणायचं हे काय काय करत नाही काय नाही हे पसारा नुसता पसारा. हं हं हं हं हं.
पडून जातो हा हा पण काय झा कुठे बाहेर पडले आणि एखादं छान झाड दिसलं ना. की असं खूप मन होत चल हे घेऊनच जावं. पण मग सगळा विचार करावा लागतो हो असं वाटत की आपल्याकडे तेवढं पुरेस होऊन. आहे की नाही त्या झाडा किंवा आपल्याडन होईल का. नाही त्याच पण खूप इच्छा होते, घ्यायची तरी मी तर शक्य ल की ज कमी मेंटेन्स होणारी झाड जास्त नाजूक झाड नाहीेत तुमच्याकडे कोणती कोणती
हा मा माझ्याकडे तसच केलं झालंय शोचि जरा जास्त. स्त पण मग असं बाकीच अस थोडी थोडी सदाफुली. अबोली असं लावलंय नंतर एक जास्वंदीच आहे झाड. ते आता जरा होतय चांगलं मध्यंतरी त्याला आली बऱ्यापैकी फुलं वगैरे
अच्छा जास्वंदीन मध्ये बघा एक छोट आहे असं छोट लाल फूल येत ना त्याला भरपूर भरपूर फुलं लागतात जे मोठ्या फुलांचे जास्वद हे ना कुंडीमध्ये थोडं कमी येतात. पण हे जे जात आहे ना छोटीच त्याला हिरवी हिरवी पानं छोटीच असत त आणि फुल पण अस छोट असत जरा डार्क लाल लाल रंगाच पिंक साधारण पिंक रेड असत म कलर पण ना हा ते तुम्ही आना कारण ना म्हणजे एकेका वळेस वीस वीस पण फुले येतात कटिंग जर वेळेवर केलं त्याला तर हो अख्खं झाड बहरत हा आणि घरात जे काय भाजी पालायचं किंवा आता आमच्याकडे नॉनव्हेज खातो आम्ही तर म ते काही चिकन वगैरे धुतलं जस मासे वगैरे तर ते पाणी पण मी त्याला टाक
हो हो हो.
हा म्हणजे त्याला मी काही खत वगैरे जास्ती नाही कुठलं टाकत. पण मग तरी त्याला खूप फुलं लागतात आणि छोट्या कुंडीत पण छान होत
हो हो ना मी ते आता बघते आणून लावतेस कु कुठे मिळालं तर बघते हे करून माझ्याकडे हा ह माझ्याकडे एक आहे पण ते मैत्रिणीनीच दिलेलं आहे तिथं ते कसं आहे माहिती असं पिवळ्या रंगाचं फुल येतं सिंगल पाकळीच आहे जास्वंद आणि मधला भाग जो असतो ना तो लाल आहे.
अच्छा हा माहिती डबल कलर असं मध्ये थोडं शेडिंग सारखं झालेलं हे असत तस आणि हा पिवळा धमक आहे का कलर एकदम लाईट येलो आहे की डार्क येलो आहे?
एकदम डार्क पण नाही आणि एकदम लाईट पण नाही म्हणजे पिवळा रंग समजतो. हा नाही अ हळदी पेक्षाही म्हणजे लेमन कलर म्हणतो आ पण लिंबूचा हा तसा साधारण आहे.
अच्छा. पण मग येतात फुलं भर
हो. आता मध्यंतरी आधी सुरुवातीला बरेच दिव हे नव्हती येत मग सगळे जण सांगतात ना काय म्हणे तुम्ही झाडांशी बोलायच त्यां हे करायचं रागवायचं पण अस माणसासारखं हो किती जण काय काय सांगतात म्हणे फूल नाही देत तर मग अस अ हे करायचं जरा त्याच्यावर मग किंवा प्रेमानी बोलायचं म्हणे च्याशी असं मला हो
म्हणजे तुमचे बरेच प्रयोग करून झालेत झाडांवरती अहं अहं करून मुटकून ओरडून सगळं झालंय. अहं अहं. हो हो नाही कधी कधी जास्वंदीच असतो सुरुवाती ला कळ्या येतात छान होतात, जरा मोठ्या आणि गळून जातात. फुलं धरत नाही त्याला पण मग नंतर यायला लाग तात. हांजरा खोड चांगलं झालं ना, खोड जाड झालं ना छान की मग छा फुलं येतात.
हा आता कसं झालं ते लावलं त्याच्यानंतर काही महिने होत, मग आम्ही नंतर जरा माझ्या माझ्या मुलीचं बाळंतपण आलं ना मग तेच मग त्याच्यासाठी तिच्या तिथे गेलो होतो. घर दुसरीकडे आहे ना, मग तिकडे आम्ही जाऊन राहिलो. होतो ना त्यामुळे पाच, सहा महिने आम्ही नव्हतो ना इकडे मग त्यामुळे ते तर मग आमची बाई आहे ना तिला मग पाणी बीणी घालायला सांगून गेले होते मग ती एक दिवस पाणी घालून जाई
अच्छा हां मग ते बरं आहे पण मग आणि मग तुमच्याकडं हे आ शोभेची झाड तर फुलं झाड आणखीन कोणते गुलाब आहे का? मग तुम्ही तो पांढरा गुलाब असतो ना वेल गुलाब तो पण म्हणजे थोडं कमी ऊन. चालत त्याला आणि रोग वगैरे पण त्याच्यावर जास्ती पडत नाही. म्हणजे रो व रो नाहीच हा नाही रोग नाहीच पडत जस आपल्या या आहे. भीड जे आहे, त्याच्यावर जसा रोग पडतोय ना तस वेलगुलाब. पांढरा म्हणजे माझ्याकडे पांढरा होता. अशी झोपक्या आणि फुलं लागतात खूप. फुलं लागतात म्हणजे पान कमी आणि फुलं जास्त. अ सुगंध सु म्हणजे माझं ना खिडकीत होतात. बाहेर म्हणजे मला सुगंध कावढ आला नाय. पण जर हातात घेतलं तर त्या फुलाला गावठी गु लाबसारखा येतो सुगंध. हा पण मग दिसायला खूपच छान दिस ते ते वेल सारखा वाढवायचा. नाही काय एकदा अचानक काय माहिती काय झालं च तेच वाळूनच गेलं झाड. हा खूप मोठं झालं होत, ते आणि. छान म्हणजे मी त्याला वेळच्या वेळ थोडं कटिंग पनिंग करत राहायची. आणि फुलं पण खूप धरायचे पण काय माहिती खालना कीड लागली काय झालं. कळलंच नाही आणि ते गेलं झाड, मग आता परत आणायचंय मला. पण म तुम्ही पण तसं आणा.
च तसं आणते वेलगुलाब म्हणजे मग बरं ना झुपक्याने फुलं ये
हो खूप येतात आणि थोडस ऊन असेल, तरी त्याला छान वाढ
ह आमच्याकडे उन्हाचा जरा प्रॉब्लेमच आहे कारण काय झाडं पण आहेत मोठ ती मोठी समोर आणि ब बाजूच्या बिल्डिंगची सावली आहेत. तेना सकाळी थोडा वेळ ऊन येतं आणि मग नंतर हळूहळू सावली येयला लागते. असं होत त्यामुळे ऊन कमी आहे ना नाही. संध्याकाळी येत नाही, हा सकाळच जरा एक दोन तास कोवळं ऊन असत.
मग तुम्हाला असं जास्ती करून मग इंडोर प्लांटच जास्त िक घ्यावे लागतील
पण ते कस हा ह मी आता मग काय कडीपत्त्याच छोटं रोप लावलंय सध्या आताच लावलंय ते बघूया वाढत.
हो कडी पत्ताय ना पहिले दोन तीन वर्ष जे आहे ना म्हणजे म्हणजे अगदी जेवढं एक विधभर असेल तर विधभर अगदी तीन वर्ष पण तेवढंच राहील. मग एक वर्ष ते अचानक वाढतं खूप मोठं हा आणि मग त्याला कट कटिंग करायला लागलं ना किथ खूप म्हणजे माझ तर पूर्ण कुंडी भरून गेले आता. त्या झाडानी म्हजी खालन खालन एवढे हा म खालन एवढे त्या येत राहतात नवीण नवी नवीण कुठवा सारख येत राहतो आणि ते. खूप पसरतं म्हणजे आता कुंडी छोटी पडते त्याला.
हा ह ह ह माझ्याकडे पण आधी होतं ना ते मोठ्या कुंडीत लावलं होत छान मोठ. मोठ झालं होतं केवढं तरी पण ते एवढं मोठं मग म्हटलं आता ते आणखीन कसं हे होणार म्हणून मग मी नेऊन आपल्या सोसायटीच्या इथे खाली जमिनीत लावलं. ते आता तिथे वाढतय हा.
तेव्हा काय करायला पाहिजे होत, त्याला कट करायला पाहिजे होत, मधन मग त्याला खालन. खूप फुटले असते, छोटे छोटे आणि आपण काय घरी लाग म्हणून ते तोडतच असतो, ना पान मग त्याच कटिंग आपप होत राहत.
ह आता आता हे जे लावलंय ना त्याच मी आता तसच करीन जरा वाढ. वाढल ना की मग कटिंग करून ठेवेन म्हणजे मग
हा त्याला पण हा तुम्हाला आता दोन तीन वर्ष तरी त्याला काहीच करू नका, त्याला फक्त राहू देत. तस हो हा त्याला वेळ लाग कडीपत्याच जरा सुरुवातीला वेळ घेत मग वाढायला लागलं की मग खूप वाढत. मग त्याला एवढ काही निगा पण नाही राखावी लागत. त्याची ते त्याच त्याचच होत राहत. अ माझ्याकडे पण अस जरा शो चीच जास्ती करून ते फुलांचा आता एक ते एक दोरा असतो हल्ली मिळतात नाही का ते वाले एक कलरचा, आणि बाकी तर सगळे शोचे झाडे आहेत, ते रंगीत पानांचे वगैरे नसतात का. आणि स्नेक प्लांट हे हा स्नेक प्लांट हे आणि मग छोट स्नेक. प्लांटमध्ये ते छोट्या नाही का छोट्या जातीचं असं फुल कमळ्यासारखे असतात ते छोटे, छोटे हा ते वाले आणि मग एका माझ्या मैत्री एक दिलेलं छान झाड दिसत ते. असं काही वेगळंचये ते हा झुपकेदार छान हे. दिसायला खूप छान हे. पण ते लावले ते आता मोठ
अच्छा, हांहा चालेल, चालेल आपण एकमेकीना फोटो तो पाठवू या
होय, नक्की हिही किंवा नवीन झाड आणल्यावरती पण आयडिया देऊयात. काहीतरी हिही हो. हो, हो ऊन कमी आहे. हा हा हाऊस जास्त आहे आणि अ, हो, हं हं सगळं विरुद्ध हे. हंहं, हवं ते नाही येत नको हो, ते आहे असं झालंय हंहं आपल्याला हो का? आलं पण छान होतं
हो मी लावल होत, पण आता काय झाल पाच सहा महिन्याच्या याच्यात ना काय आता ती येऊन घालून जायची ती करेल ते सगळ ना, त्याच्यामुळे आलं आता काय माहित नाही सुकून गेलंय की काय आता एक हळदीची दोन तीन परत होत ते लावले ते अ म्हणजे फुटलंय त्याला आता. हे करून हां--हो, हाहा चालेल. झाले ना, दहा मिनिटं ओके. थँक्यू, तुमचा नंबर सेव्ह करून ठेवते. ते.